संजनी हम कोण आय? दुसऱ्यांनी बोलायचं नाही मद् दे मध्ये प्लीज, दुसऱ्या लोकांना मधे मधे बोलायला नको लावू. सायलेंट ठेवायचं दुसरे लोक वाव कोंबडीची पाच पिल्लं तुमच घरी येत खूप आवडले, कोमरीचे पाच पिल्ल
ओ
लागल पण काय? आवाज येत नाई ग बई तुझा, नेटवर्क मध्ये रहा ग बई
अ आता येत का? आता हम्म
हम
खूप आवडलंत त मघर घराव का?
अच्छा
हम् अरे इथे कोण भेटतो ग, तिथे कोण भेटत का? आ
आइसक्रीम वाला एक नंबर गो
म्हणून गोडा खाते म्हणून गळा गळा मोठा झाला.
हो ना
हा
तेच कोण बरं ते जाऊ दया, आम्ही फिरायला पाणारअलीगडला ते गड ते काल काल सांगत होत ते उज्जैनला जायचं महाकालेश्वर मंदिरला पण मला घरी यायचं होतं ना, पण मला घरी यायचं होतं ना, म्हणून मी कॅन्सल केलं ते
आ मला केव्ह घेऊन जाणार
तुमचं तुमचं तिकड बघा मला नाय सांगायच ज्याच त्याच गोधडी समाडा
ज्याचे त्याचे पण अ केदारनाथ नाई जाणार का? शोमनाथ, केदारनाथ
नाही.
ते खूप लांब आहे ना सोमनाथ.
तिकडे बघू नंतर पण पहिले कुल्लू मनाली बी जायचंय बरफ बरफ वरफ खेडायला.
हुं
तिते बरंफ फळ खेळायचा लव बनवायचा बरफचा मनालीला ते बोलले मला पण म्हटलं बघू नंतर ते मध्ये मध्ये लोकांना बोलायला नको लावू ग
ए बोलू नको सांत रहा. ते बाहेर काढ ग त्याला
जाऊ दे ग राहू दे त्याला बी
हम्म
हम् काय हे पोरींना शांत बसाला लाव ग बया?
ए शांत बसा
काय करतो ग? भेटायला आला होता घरी त्या
येत हह त्याच्याकडे पै शिन्य पेट्रोल डालवायचे गाडीत मधे ह्ह्हहहह काय घाशील?
गांडु----मी तुला पहिले हाह सांगून देते.
तू नाही घासणार गंडू तुला फास मध्ये गांडु
हो मी तुला आधीच सांगून देते बाई तुला मजुरी करावी लागेल? शेतात कोणा कोणाच्या शेतात जाऊन मजुरी करशील? करेगे कुछी भी
घेतिया नशीब ना ग जस ते
मी काली ये
डायरेक्ट जून महिन्यात नाही जुलै मध्ये तेव्हाच खाऊ शकणे
ह का?
हो. आणि -पप्पा कुठे गेला?
ते गेले -फिरायला.
पाणीपुरी घेऊन यायला पाहिजे, मला खूप खाऊ वाट - ती.
हां ग ते गेले पाच वाजेला येणार.
हम्म.
हम्म.
ब
आपल्या इकडे आलं असत का? असते कासी नाही? अंगठी -सोन्याची- तीन ग्रॅमची अंगठी केली असती का ग?
आहे, नाही नाही मे नाही.
आणि गळ्यात मंगळसूत्र. अ आणि कानातले -कानातले- केले असते का?
कोणी घा घाल कोणी करत. तिथेच करतात.
त्यांचं सम सम ते सगळं काय-
आपल्या इथे नाही करता-
बावीस हजारा बावीस नाही पंचवीस हजाराचे ते साड्या न सुड्या हे झाले होते.
हं बापरे! हम्म.
हो- त्या पोळ्या आहे का झाल्या घरी? पोळ्या बनवून खायची इच्छा होती माझी.
ते -दु- कानात जावं लागेल.
मला तर नाही सांगत होते मध्ये कोणती पोरगी बोलली होती ग?
हॅलो
फुटबॉल चम चमकीला आहे ना? चमकतो चिम की चमकी करतो हम्म
येस.
त्यांची करतो हम्म हम्म
काय हो हो करती ग? जिकडे तेव्हा तेव हा हू हू करती होय. तू तुझ हजबंडने बनवून दिलं होत का असं कधीच हं
नाही.
तुझी आई काही ना चालू चालू आहे बघ ना चालू आहे तो गलम